झालं आवरलं का काम आवरलं, हो आवरलं आवरलं.
आवरलं लव
हो लवकर म्हणजे आता दुपारी एक वाजता येतील जेवायला, तेव्हा पोळ्या करणार, चपात्या.
गरम गरम चपाती करायची मग जेवण.
-की सगळं रेडी ठेवलंय.
अच्छा.
कॉल करायचे होते ना म्हणून म्हटलं चला
अ हा हा, बाकी कायं मनता? पाऊस आहे का ओ तिकडं?
आहे आहे थोडा थोडा आहे.
इकडं चालूय आमच्या इकडे पाऊस, बऱ्या म्हणजे खूपच छान आहे, जोरात चालू आहे.
तुमच्याकडे मस्त भरपूरच चालूय.
हो, खूपच जोरात चालूय.
चांगलंय चांगलंय, मजा लुटा तुम्ही मजा लुटा.
पावसाची कुठं जाणं नऽ काही नाही उलटं घरामध्ये जास्त आराम होतं ना.
बघायचा आपण आतून.
खाणं झोपणं न आराम, बस कुठे जायचं नाही यायचं नाही म्हटल्यावरती काम होतेच ना.
हो
हम्म, बाकी काय म्हणताय? नाश्ता वगैरे झाला?
हो झाला झाला, तुम्हाला पक्षी बिक्क्षीऽ काय कुठले आवडतात? पोपट किंवा काय, अ हे पक्ष्यांचं काय तुमचं हे हाय? अभ्यास.
पक्ष्यांच म्हणजे मला पोपट आवडतो, आणिऽ हा पण मग ते कबुतर, आणि आवडाच कबूतर ते खूपऽ ते नाही आवडतं, त्याच्याने कसं हो ते, श्वासाचे पण त्रास होतात ना ओ.
हो ना.
खूप मध्ये म्हऽ जे घाण करून जातात ते, आमच्या इथं कसं सोसायटीमध्ये नाही का, तिकडे एका साइडला, नाही का कोणाचे ते पाळलेले होते. भरपूर, मग ते कोणीने, कसं सोसायटीच्या गॅलरीमध्ये, तांदूळ वगैरे ठेवले, मग ते यायचे ना, खूप येतात अशे, एक, दोन म्हणजे खूपच असे त्यांच्या पलाटाचे.
हो, ना, अहो आमच्या इथे तर असं आहेतच, इथे बिल्डिंग वर आणि मग, जी एसीची वायर आहे. बाहेर त्याच्यावर बसून खाली घाण करतात, सगळी आणि मग त्याच्यामुळे, असं भीती वाटते. ते सारखी, गॅलरीत जायची, कि आपल्याला ते, आपल्या हच्यात नको जायला ना, शरीरात अस, नाका वाटे म्हणून म, असं वाटत काय की नको, किती हाकलली तरी ती सारखी येऊन बसतात तिथे.
आणि त्याच्याने, श्वासाचे त्रास होतात आवो.
हो ना, तेच ना, तेच तर मला टेन्शन आलं होतं, म्हटलं आता काय कराव तर जाळी बघते आता, जाळी लावून घेणार आहे. मग,
हो, नेट पूर्ण अशी लावून घ्यायची, म्हणजे टेशन नाही. पण तरी घाण येतच ना, थोडीफार म्हणजे, पक्षी येणार नाही, पण घाण येत ना ओ गॅलरीत.
हो, ना, हो, ना तेच होतय काय आमच्या तिकडे तर, झाडावर तर असे इतके वेगवेगळे पक्षी बसतात. आणि, आता ह्या-आता ह्या सीझनमध्ये आणि इतके, आवाज वेगवेगळे करतायत ना.
हो, ना भारी वाटत असेल हे ना.
खूपच भारी वाटत, म्हणजे आणि त्यांचं एक ना, वैशिष्ट्य आम्ही बघितलं, कि, सकाळी जेव्हा आपण उठतो ना, तेव्हा ते पक्षी वेगळे असतात, आणि त्यांची ती तिळ, आणि आवाज सगळा वेगळा असतो, आणि दुपारी जे हा, आता जेवण करून आम्ही म्हणजे, दुपारी जरा आपण बसतो ना, असं थोडस,
हो, हो, हो,
ते, दोन -तीन, पक्षी असे आहेत कि ते, दुपारीच ओरडतात.
हो, हो बापरे म्हणजे त्यांचं वेगळ, रुटीन असेल.
हा, आणि त्यांच नंतर आवाजच येत नाही. मग नंतर संध्याकाळी, आणि संध्याकाळी अजून वेगळे असतात.
हम्म, हो -हो म्हणजे!
हा, म्हणजे मी आठ दिवसात, असं मार्क केलं ते, म्हणजे आमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं की, अरे सकाळी हे वेग गळ, ओरडतात पक्षी, म्हणून बाहेर जाऊ बघितल. तर वेगळे होते, पक्षी म्हणजे दोन - तीनच दिसले. दुपारी वेगळे होते, आणि वेगळेच, एक तर पक्षी आहे तो, तीनदा अस अ, शिळ घालतो, म्हणजे असं तीनदा, ती शिळ तिनदा घालतो, आणि बंद करतो.
बापरे, किती म्हणजे त्यांच्या मध्ये, कला म्हणायची हो.
हा, आणि अ, आणि दुसरा एक पक्षी आहे तो, दुसरा आहे ते ती संध्याकाळी ओरडतात. म्हणजे, आमच्या घरात तर हा, नवीन घर बांधलंय, तर तिथे फॅन चा हुक लावलाय ना, आता फॅन लावणार म्हणून आ तर, आता सध्या उगडच आहे ना, ते अजून. खिडक्या बसवायच्यात.
हा,
तर ते, एका चिमणी म्हणजे, पाखरू होत. चिमणी नाही ती, काहीतरी वेगळा पक्षी होता. छोटा,
हा,
तर त्यानी, मातीचं घर -घर बांधलंय तिथे, त्या हुकाला.
बाप रे!
आणि तिथे पिल्ल वगैरे होती. मग काम नाही- नाही आम्ही नाही, काडणार, आणि लादी बसवत होते आमच्या इथे, तर मग ते कामदार म्हटले, हे काय म्हणजे असं ना चिवचिव वाटत. ते पिलांचा ते सारखी यायची त्यांना खायला घालायला आणि दोघं परत भुरकून उडून जायची मग त्यांनी ते तसच ठेवलं तर मा म्हणजे आमच्या घरातले असे त्या दिवशी एक जण गेले होते की हे काढूया तर मग ते म्हटले की नका नका काढू नका ते त्याच्यात पिल्लं अस तील आणि असं हे नका करू आणि आम्ही पण सांगून आलो होतो कधीच काढायचं नाही राहू दे ते काय एवढं ते आपल्याला हे होते
हो मग किती छान व त्यांना
हो आणि आता त्यातन ते उडून गेलेत, आता मोठे झाले ना ती पिल्ली मग ते उडून हा ते उडून गेलेत, पण घरटं तसंच ठेवलंय आम्ही आम्ही नाही काढलं
नाही उलट छान आहे न
एवढं हो एवढं सुं सुंदर ना म्हणजे ते काय त्यांनी माती एवढी आणून कस ते लिपलय असं
हा
आणि इकडून यायचं आणि इकडून जायचं असं ते वेगळंच असं पुढे असं अ छोटस छोटस होल के केले नरसाळ्यासारखं आणि पाठीमागे मोठं घरटं आणि तिथून पण जायला यायला असं म्हणजे काय ते इंजिनिअरिंग आहे त्यांचं
मग नाही खरंच ना जे हम्म
कच झाले मी तुम्हाला फोटो पण पाठविन मी थक्क झाले अक्षरशः
हो का हम्म कला असती ना ओ त्यांची प्रत्येक गोष्ट
पण त्यांना किती वेळ लागला असेल ती माती आणून करायला.
हो बरोबर आहे ना किती वेळे आता हे आपण चिमणी वगैरे ते घरटे बनवतात ते पण बघा ना एक एक एक एक काडी छोटी छोटी छोटी आणून बरोबर गोल गोल गोल त्यांचं कसं आणि गोल गोल किती छान होत.
किती छान होतं.
हा एकदम छान! मस्त वाटत खरच आणि या हे वातावरणामध्ये ना पक्षी खरच खूप छान त्यांना एकदम भारी वाट नाही का हा त्यांना अस
मध्येच पाऊस पडतो मध्येच नाही मध्येच पाऊस पडतो.
हो त्यांचं म्हणजे छान आहे, हम्म.
आणि भरपूर पाऊस आला ना की अशी ती गॅलरीवर सगळी येतात ग बसायला बिचारी.
हो का कलरफुल एकदम का?
हा, म्हणजे चिमण्या किंवा म्हणजे असे साधे साधे पक्षी येतात गॅलरीत बसतात येऊन. असं आडोशाला हा कावळे आडोश्याला बसतात येऊन.
हम्म हम्म हम्म मस्त वाटत असेल म
ते खूप छान वाटतं बघायला.
हा हा
म्हणजे माझं तर मत आहे की पक्ष्यांना तुम्ही पिंजऱ्यात नको अस संच राहू दे ना बाहेर म्हणजे म हा तेच ना. मग ते पिंजऱ्याात ठेवलं की ते आमच्या घरात चालत नाही, मग ते असं बाहेरच राहिलं तरी चाल ते मंग आम्ही ते झाडांन जवळ ते असं हे उन्हाळ्यात वगैरे ना पाण्यासाठी मग आम्ही ते आता ठेवणारो सगळं म्हणजे घरी हा तिकडे गेल्यावर आता म्हटलं ते आपण त्याची आता सोय अशी करून ठेवायची, येऊद्यात झाडावरती
हो ते धान्याचं पण एक मिळत ना वं अशी एक बरणीसारखी
हा ते तर आम्ही आणलंय इथे ते आहे आमच्याकडे इथे इथे आहे ते हां पण ते काय व्हायचं आमच्या इथे माकडं खूप आहेत त्याच्यामुळे ते त्याला झुलायची आणि मग ते सगळं भात सगळं खाली पाडायचे.
अच्छा माकडांना त्याच्या माकडांनी त्याच हे घेतलं आस्वाद घेतलं असं झालं.
झुलतात त्याला, ते धरतात असं ते छोटं आहे ते ब बरणीसारखं हाय आपल्या सेम
हो बरणी, बरणी आणि खालच्या साईडने असं होल आणि त्याला थोडसं जागा हाय बाहेर निघण्यासाठी प्लेट हे खाली ना.
भाताचं हाय आणि पाण्याचं आहे ते पण वेगळं हाय तसच हाय ते पाण्याचं पण
हो
हा खाली ताटली हाय आणि त्येच्यात ते पाणी मग हळूहळू येतं खाली असं, संपलं. मग ते दोन्ही अ लावली होती पण मग ते तसं व्हायला लागलं माकडं येऊन झुलायची वगैरे ते खाली पडायचं सगळं आणि मग रात्रीची गू ठेऊन ते खेळलं
हां हां हां
त्यामुळे आता ते काय नाही आता म म्हटलं नंतर आपण झाडाच्या तिथे अस आपण हे करूया आता
हां
ते सगळं हाय म्हणजे मला आवडतं खूप ते पक्ष्यांच खूपच आ मला ती आवड खूपच हे म्हणजे मला आवडतच
हो ना नाही, काहीकाना म्हणजे असं काहीकाना पक्ष्यांमध्ये म्हणजे तुम्हाला एंजेल ची खूप साथ हे एकंदरी
मला अहो खूपच वेळ मी बघत बसते त्या पक्षांकडे घरी गेले ना मी की झोपाळ्यावर बसते आणि कुठे काय आवाज आला की लगेच बाहेर जाऊन बघते कुठेय तो दिसतच नाही पण म्हणजे खूप लांब असेल तर दिसतच नाय
हा ना हम्म हम् हम् नाही म्हणजे एकदम हा पक्ष्यांमध्ये उलट आहे ना पक्ष्यांमध्ये म्हणजे दम रमायला खूप छान हाय आव.
हो रमायला खूप छान हाय मला म मला ना निसर्ग आणि पक्षी एवढं मात्र माझं अगदी प्रिय आहे म्हणजे मला
खरंच आणि उलट आहे ना ज्यांच ज्यांच नाही का याच्यामध्ये असं त ना, निसर्गामध्ये म्हणजे आत ते आपण हे बघतो की नाही का मिर्याकल्स अ परत ते मला हे आपण म युनिव्हर्स युनिव्हर्सची तुमच्यावरती खूप मोठी नाही का, साथ हेय म्हणून तुम तुम्हाला नाही का त्याच्यामध्ये इंटरेस्ट हेय
हो हो आवो आणि मला ना म्हणजे मी असं, मी शांत बसले ना तरी मला एकटीला चालतं दुपारी वगैरे की मी ते निरीक्षण करते की पानांचे कलर सुद्धा अ भरपूर प्रकार हिरवं -हिरवं आपण म्हणतो हिरवी पानं पण काही पोपटी आहेत हा काही काळपट हिरवी आहेत नंत- तर काही डार्क हिर म्हणजे डार्क हिरवी हेयत आणि काही ना म कशी हिरवट -हिरवट हेत म्हणजे एका झाडाचं पान काढलं दुसऱ्या झाडाच तिसरा पूर्ण कलर वेगळे आहेत पानांचे.
हो का.
रिक् केलेलं आहे ते पानं काढून गाऊन म्हणजे मी दाखवलोय पण म्हणजे असं, की हे बघा हे वेगळ आहे ह्याचा कलर वेगळा आहे ह्याचा कलर शेड आणी शेड वेगवेगळे आहेत. आपण कस ब्लाऊज
हो हो हो म्हणजे ग्रीन मध्ये पण पोप टी कलर ते थोडे डार्क थोडेसे फेंट असतं.
शेड आहेत ना, इतक्या शेड आहेत पानांमध्ये पण प्रत्येक झाडाचं पान वेगळं आहे‌. शेड हो हो. जाम मीम, मला मला खूपच आवड आहे म्हणजे मी आजपर्यंत कुणाला सांगितलं नव्हतं‌. पण पक्षी आणि झाड मला बसवून ठेवली तर मी बशीन पक्ष्यांच्यातच.
हो का भारी खरंच.
मी जॉब सोडल्यापासून मला म्हटत्यात तुझं घरात वेळ कसा जातो. म्हटलं नाही मी बघत असते बाहेर झाडं पक्षी किंवा काही असं वेगळं म- व्हिडिओ पण माझे तेच असतात. कि अ पक्ष्यांचे किंवा झाडांचे किंवा शेत शेतातले शेत श- करी शेत लावतोय किंवा
खूप आवड आहे तुम्हाला, निसर्गामध्ये तुम्ही रमू शकतात एक-
हा रमू शकते, हो हो मी रमू शकते रमू शकते मी. मी रमू शकते. हो चालेल चालेल ठीके ठेवू. ओके ओके ओके.